हॅलो-हॅलो, या म्हणलं आमच्या गावाकडं कधी तर.
हा येतोकी, तुम्ही पण या कधी तिकड आला सा की, हा.
हा, या म्हणलं.
हा येतो-येतो, तुम्ही पण या, हा येतोय मला आवाज, तुम्हाला यालाय?
हा-हा.
या लागलाय आवाज, हा.
हा.
या आलास
बेदान बघायला या.
बसा तिकडं. बर-बर, तुम्ही या कधीतर आमच्या गावाला, उरसाच्या वेळेला, आमच्या इकडं हा.
आणि आणि ह्याच्यासाठी प्रसिद्ध नाही दसऱ्यासाठी आमचं गाव.
काय असतं दसऱ्याला.
दसऱ्याला, ते आपण दिवाळीला फटाके पण उडतोय की नी
हा.
तसली दारू बनते आमच्या गावात.
होय.
हम्म.
म्हणजे फटाकड्याचं.
हू, जास्त प्रमाणात, लग्नात तेन वर उडवतात
हा हा हा, म्हणजे तेच तुमच्याकडं, म्हणजे उद्योग हाय ते बनवत्यातच व्हय?
हा बनवतेत. पण ते फक्त दसऱ्यालाच बनवतेत. कारण गावाच्या देवाचं कसं हे -च ए ना? हा दिवाळीत साठी बनवत नाहीत पण आणतात. दसऱ्याला कसं ते देवाची पालखी निघते ना
हा.
मग ती पालखी निघतीया, मग त्या पालखी समोर उडवायला बनवत्यात, घरोघरी.
होय, घरोघरी उडू, बनवतेत त्ये?
होय होय.
बंर, कशापासनं बनवतेत ते?
ते प्रत्येक कलर मधे आ
कशापासनं बनवत्यात म्हटलं
ते साहित्य असतं कि त्यांचं कायतर अगं रासाय रसायन हो
हा हा, त्याचं असतंय व्हय?
हा ते तयार करत्यात त्यानी. पहिल्यापासून पद्धत ए ती चालवत आल्यात वो पुढं गावकरी सगळी
हा, जुनी परंपराच ए व्हय?
हा जुनी परंपरा ए
हम्म, ते तो तुमच्या गावाचं, हा
ते पहिला कसं ते, आमच्या गावचं कु, दैवत ए ना ग्रामदैवत
हा.
तेनी, त्यांनी पहिला पूर्वी प्राचीन काळी तीन हजार वर्षापूर्वी आलं हितं, आमच्या गावाला, हा मग त्यांना त्यांच्या बहिणीकड जायचं होतं, बहिणीच्या गावाला
बर.
मग त्यांच्या बहिणीचं गाव हिथं जवळच ए- पलीकडच्या, आमच्या गावापासनं तीन किलो, दोन किलोमीटर हाये. मग, हा मग त्यांना अंधार होता जायला रस्त्यावर सगळ्या मग जंगल होतं सगळं. जंगलात अंधार आणि जंगल झाडं सगळी
बर.
मग त्यानी कसं जायचं म्हणून त्यांनी ते ते गारगोट्या जंगलात -ल्या, एकावर घासून, असं ते आसं जाळ करत करत, आसं उजेड, प्रकाशात रस्ता शोधत त्यांनी बहिणीच्या गावाला गेले
आसं, म्हणजे असं देवाचंच हे ए व्हय?
हा, मग म्हणताना त्यांना रात्रभर मग ते, हा मग ते रात्र बर का नाई मग ते स संध्याकाळी नऊला सुरू झालेलं, सकाळी दिवस उजडेपर्यंत, नऊ वाजेपर्यंत रात्रभर ते चालू असतय इतक्या प्रमाणात असतं, तुम्ही बघितला तर, लय जास -स्त प्रमाणात असतय. आभाळात पण तेवढंच अन जमनीवर पण तेवढंच असतय ते
असं कंटिन्यू चालूच, असं थांबल्या जात सुद्धा?
अं हं अजिबात थांबत नाय.
बघ
म्हणून मग ते कधीतरी या बघायला तुम्हाला महात्म पण कळेल आणि गर्दी पण कळेल आणि उत्सव पण किती मोठा असतय ते पण कळेल.
बर बर येतो येतो. आमच्यात पण आओ घट असत्यात न उपवास पण असत्यात, त्यावेेळेला कुठ जात त येतं नाही बाहेर.
होय, सगळीकडेच असत्यात सगळीकडेच ये, उठतात नाही त्या दिवशी दसऱ्या दिवशी
हा देव उठत्यात, मग त्या दिवशीच रात्री असते काय?
हा त्या दिवशी रात्रभर असत्या, नऊ वाजल्यापसन सकाळी नऊ वाजेपर्यंत असते, मग रात्रीच कधी पण यायचं बारा, एक ला एक्स्ट्रा गाड्या पण असत्यात आणि इथ
ते बघायसाठी फक्त?
येयला. हा.
अरे बापरे.
होय, लय मोठ असतय आणि लांब लांब न होय, दुसऱ्या राज्यातन लोक येतात, सगळी देशातन, परदेशापर्यंत पोहोचलेला हाय ते आता.
होय का? असल असल देवाचे काय तर महात्म्य असते की, महिमा काय म्हणत्यात.
हा आणि आताच कसं इंस्टाग्राम, फेसबुकमुळं क ने पाक भारताच्या बाहेर पण ते जाता हे गेले.
माहिती.
हा.
ह हा हां. चांगलंय की चांगलंय. आता एवढं खरं अस करत्यात म्हटल्याव काय तर असणार त्या देवाच देव पण. हो. जागृत देवस्थान अस
आणि कष्ट घेत्यात. होय आणि कसं आठ दिवस देव बसल्यापासून कष्ट घेतात माणसं सगळी करायला. रात्रभर जागून बनवतात ते. ह.
होय, ते पण आहेच की.
हम्म.
थोडं
रात्रभर जाग
रात्र ते ठेवायचं चालूच म्हंटलं ते हं
हा.
तेवढं लागत असेल ते
थांबत नाही ते. होय, जास्त प्रमाणात करत्यात.
असे एक मिनटं पण थांबत नाय?
हा हा आणि असं ग्रुप आहेत ना. सगळं गणपतीचं कसं मंडळ असतात का नाही
हां.
तसं मंडळ हायत हो गावात सगळे
बर.
मग ते प्रत्येक मंडळ तयार करत या.
असय व्हय आणि ग गाव लय मोठ तुमच?
होय होय मग
म्हणजे भरपूर असणार. चौक मंदिर कुठे आहे चौकातच आहे का देवाच? ह हा हां.
चौकातच आहे मेन चौकात मग तिथून ओडवायला चालूच होत हे. अंतर तर फ तर थोडच आहे पण रात्र भर लागत यायला.
रात्रभर राखत
कारण ती गर्दी असते ना गर्दी असते आणि ते ओडवायल्याला बघायला गर्दी ओड म्हणजे ते पालखी समोर ओडवायचं असते त्यामुळे पालखी थांबत थांबत येते ना.
हा हा हा ह बरोबर आहे का
अह हम्म. असं आहेेत.
काय नाव म्हनलं देवाचं
सिद्धराज महाराज
सिद्धराज महाराज
ह ते तुमच कोण पाहून आहेत त्यांना माहिती असेल बघा. तिथ म्हटलं कि बेदांतीन घेऊन आलेते ते कोण तुमच्या हा त्यांना माहित असेल बघा हा त्यांना माहित असते बघा.
हा. कधी त्यांच्या बोलण्यात आलं नाही सोडा. पण विचारू तुम्ही नाव परत एकदा तर
नाही त्यांना एवढंच विचारायचं दार ओढतंय ते गाव कुठलं म्हणायचं.
हा हा हा हा.
दारू शोभेचे दारू उडते त्या गावाचं नाव काय विचार की लगेच सांगतात.
हा हा हां बोलून बघते का.
हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये याची लाकी का नाही.
हाय की हय पण कधी आमच्या पण देवास अन्याय. चल त्यांचं पण असं बोलणं झाल नाही ना असं झालंय. माहितच नाही त्यामुळे काय त्यांना पण देणार ना सर्व्हीस.
हा ते आता योगायोगान. आपला परिचय झालाय त्यामुळे आता जरा तुम्हाला माहीत झाले हे.
हा.
हम्म नाहीतर तुम्ही तर असं कुणाला तर कशाला तर विचारला असता.
बस क्या.
हा आणि माहित पण झालं नसतं आपलं बोलणं झालं नसतं तर.
हा असं माहिती व्हायला पाहिजे म्हणजे मग जाण येन होत.
हा होतय आणि काय तर काम आपण सवड काढून माणूस जातेच.
होयच की नवीन काही तरी माहिती होते.
हा.
देव देवस्थान पण जागृत असेलय ना ते.
जागृत आहे होय. देव त्याने मोठं पर पुराण काळातलं आहे हो ते मंदिर.
हा हा हा हा दगडी बांध जुनच मंदिर हाय काय
हा जून असं आंबाबाईचं मंदिर कसं बांधलेलं हाय कनय कोल्हापुरातलं
हा हा हा
तशा पद्धतीचं हाय
म तिथं नैवेद मधे काय असतय
नैवेद्य दाखवत नाहीत देवाला
हा
आहा खडी साखर तेन असलच नारळ खडी साखर अह दाखवत नाहीत अह घरातलं काहीच नाहीयच नसतय देवाला कारण कडक देव हाय नय असं अम तेच सुतक तेन आसलं काही चालत नाही नय अस हाय ते परत. होय म्हणजे घरातलं काय. हा घरातलं असं काही चालत नाही त्या देवाला म तिथं अस महाराज हाय कनाय पुजारी पूजा करायला ते सुद्धा पाटच उठून गार पाण्यानं आंघोळ करून तीन वेळा पूजा असत्या देवळात सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि ते पुजारी तिथच राहायला असत्यात होय वर्ष वर्ष
त्यांना असं शिवा शिव तेन चालतच नसेल मग
अस हाय चालत नाही अजिबात नाही चालत
तेच की म असं बायकांच वारं बीर असं काहीच नाही
हा नाही म्हणजे आत जात्यात मंदिरात पाया पडायला तेन जात्यात सगळी जण पण गोमूत्र अंगावर घेऊन
हा हा
हा अंगावर गोमूत्र टाकून मग
म तुम्ही असं पाहून तेन बोलवलायत बोलवल्यावर तुम्ही गोडं करताय का खारं करताय जेवण
तसलं काहीच चालत नाय व्हय खार हा खारं कधीच चालत नाही
मग गोडच करताय
हा जेवण हा पोळ्या तेन हा पोळ्या तेन चपाती भात असलच की
असय व्हय की
म दसरा झाल्यावर हम दसरा झाल्यावर कुणाला करायच असल तर दुसऱ्या दिवशी करत्यात पालखी गावाकड गेल्यानंतर
हा हा चांगल झालंय बघ तो कधी तर मला वेळ मिळाला तर नक्की येऊन जातो देवाला
हा हा हा आणि यात्रा पण मोठी असत्या श्रावणात तर दर सोमवारी यात्रा असत्या
चालतय चालतय बरं ठेऊ